बोल की भाई.
कसे.
काय नाही बघ आत्ता बाल्कनित बसलोय. व्ह्यू बघत.
हम्म एक्झाम चालू आहेत ना तुमची
हम्म होय सुरुवात एक्झाम्स तुमचं काय सुरू आहे हाय गेल्या आजचा इंग्लिश होता. चांगला ना परवा दोन दिवसांनी आहे. हार्ड पेपर.
ओके.
हम्म.
आणजे सुरू व्यायची अजून टाइम टेबल आला आता आज
अच्छा ऐसी ऐसी.
नेक्स्ट मंथ पासून चालू होणार.
हम्म बोला की,
काय ना बॅडमिंटन पण खेळलो नाही रे खूप दिवस झाल.
अरे होय रे, बॅडमिंटन खेळाचंय मला खूप भरपूर दिवस झाले ऍक्च्युली खेऊन बॅडमिंटन.
तेच ना, खूप वेळ झाले खेळायला पाहिजे.
लास्ट कधी खेळेलो आठवत नाही. रॅकेट पकडून झालाय, महिना भाई. थिंक सो आय गेस आपणच खेळलो होय. नाही मी आणि नील खेळलाय गेस लास्ट,
ओके तिथं तुमच्या इथ नाही आहे काय?
आहे की आम्ही सोसायटी मध्ये, सोसायटीमध्ये.
सोसायटी किंवा बाहेर जवळपास.
नाही, नाही सोसायटी मध्ये नाही आहेतं जवळपास आहेत. तर पण, जात नाही रे एवढा सफेंडली. लोक नाही आहेत ना जास्त कॉलेजमध्ये आहेतं दगडी कोट आहे भाई. एवढं पण चांगलं नाही. होय अरे आपल्या शाळेत नाहीतर काय. हा टाईल्स वाला तस, दगडी कोठच म्हणते रे मी त्याला, स्टार्टिंग पासून,
आणि इकड रेट कस आहे बेंगलोरमध्ये कोटचा.
दोनशे, तीनशे, तीनशे-चारशे रुपये आहे. पर आवर. तेवढंच की, कमीच आहे. मला वाटलेलं महाग- असणार. पण कमी आहे, त्या मानाने कमी आहे.
ते,
तिथच तर मेन एक्सपेन्स मध्येच अ नाही लोक ऐकत नाहीत. पोरं,
ह्म्म, तेचं ना.
हम, प्लस बॅडमिंटन खेळणं पण मला अस एवढी चांगली आयडिया वाटत नाही, यांच्यासोबत कुणासोबतच. म्हणजे जोपर्य समोरच्याला आपण म्हणजे, ठीकठाक चांगलं खेळता येत नाही ना तोपर्यतं काय उपयोग होत. नाही रे, तसा.
बरोबर आहे. भाई,
हा तेच की, असंच जाऊन खेळ्यासारख होतो की, मी पण.
होय, मग काय म म्हणजे काय खेळल्यासारखंच वाटत नाही.
होयं कोणतरी पाहिजे असल्यावर येतंय. सेम झाल किंवा अऍटलिस्ट येतय गेम येतोय. खेळायला, त्याला बऱ्यापैकी.
हम्म
तेवढं तरी पाहिजे किंवा हायर लेवल पण चालतय.
खूप पण हाय लेवल असलं तरी पण येत नाही रे खेळायला.
हा नाही खूप पण नाही पण असं म्हणजे आपल्यापेक्षा थोडा हायं असलं तरी चालतयं. त्याचा काय विषय नाय.
तेच.
कॉम्पिटेशन रे शेवटी.
बरोबर आहे तर की, हायर असला तर एक वेळ तू खेळशील तर पुढच्याला बो
हा तेच कि तेच कि, तस आहे. हम्म मग आता काय करणारस तू?
आता काय माहित नाही. मागाशी पण एक मूवी चालू केलेली मी फोन भूत म्हणून, ती कंटिन्यू करेन.
हा हा
ते
हम्म म आता गेम खेळत बसणार भाई.
कुठलीरी
आता बघूया की काय वा फिफा वालोर आणि टेकन कुठली पण घेऊया. मोड व डिपेंड अरे हो बघालय मधून मधून परवा बघितली पोर्तुगलची मॅच ह नाही वैरी एवढ चांलं एवढं पण नाही फॉलो करत सोड पण आत्ता म्हणजे करायला लागलो जरा जरा घुसाचे ट्रॅकला होते फुटबॉलमध्येध्ये
ओके
कायमच आहे ना माझं बघण म्हणजे फुटबॉल ह्याच्या पहिला कधी बघितलं नाही एवढं
नाही ना मी पण नाही
हम्म तेच
उलट ह्या वर्षी तर बघितलं नाही मी मागच दोन बावीस वर्ल्ड कप हो तेजरा बघितलेल्या
हा ते ते तर मी नुसत एक फायनस बघितलेली त्याची
मी पण शेवटचे सेमीफायनल फायनलतून
हम्म आता मी हचे दोन तीन मॅच बघितले पाहिज जर्मनीची बघितली एक मॅच काय मॅच होती भाई जर्मनीची सात गोल्स मारले सात एक न हरवलंय सात एक न
किती नव्वद मिनिटच आहे ना दोन्ही टीमला
हा नव्वद मिनटात टोटल नव्वद मिनट
टोटल नवद का ओके
अरे आश्चर्य म्हणजे का माहत का आयपीएल ची एक पण मॅच बघितल ना या वर्षी
का सांगालायस मी पण खूप कमी रेअरली म्हणजे एक पण पूर्ण तर बघितलंच ना मी किनंगण बघाला
मी एक मॅच सुरू पण घी बसबुस नाही मी टीवी समोर आयपीएल बघताना
आरसी फायनल्स पण नाही बघितली मी नुसतं मला माहित होत जिंकली जिंकली कोण टीम जिंकल्यानंतर
सेमीफानल
हम्म काहीच नाही स्पोर्टस स्पोर्ट्स मध्ये नुसत फोन एक मीन नीट फॉलो करतोय बघ
एफर नाहीस नाही नाहीस
ते सोडून का नाही
ते फोन काय मूवी होती बाई
हो हो रे खरंच खरंच मस्त मूवी आहे एक नंबर वाट
थिएटरमध्येध्ये मला एक्सपिरियन्स करायला पाहिजे होती
हम्म अरे मी तुला जे जे सांगत त्या नुसर थिएटर मध्ये जाऊन बघत जावय तो फोन एक मस्त एक्सपिरियन्स होता प्रोजेक्ट हेल म एक मस्त एक्सपिरियन्स होता थिएटर मध्ये
प्रोजेक्ट हेल
हा प्रोजेक्ट हेल मेरी
हेल्मेरी हा कुठं एवढा चालला तो काय हय च मला
नाही चालला नाही दे नाही चालत मूवीज असले बंगलोर मध्ये चालला बघ मूवी भरपूर म्हणजे अजून पण आहेा अजून बँंगलोरमध्ये
हा हा
पण मी बघितला थिएटरला जाऊन मला एक नंबर वाटला मूवी
कशावर आहे टाइम टेबल टाईप आहे
नाही नाही नाही इंटरश तरर सरकार आहे पण असं फनी आहे जरा म्हणजे अ इंटरेस्ट पण एवढ सिरियस नाही असं आहे म्हण आवडलं मला हा बघ बघ भाई बघ तुला इंटरेस्ट आवड लाग सांग मला
आवडलं की म्हणजे खूप डोकलावं लागते जरा कन्फ्युजिंग आहे
जरा डोकायला लागतय ह्याच्या तेवढ ोकावावं लागत नाही ते भारी आहे अस स्टेट फॉरवर्ड स्टोरी आहे
हा हा हा
जरा पुढं माग करतात टाइम मध्ये पण बाकी सगळी स्टोरी स्ट्रेट फॉरवर्ड आहे
ह चालते कारण की मग अशामुळे असा मूड चांगला बघून बघायला लागतात नाही मग समजत नाहीत लोककर
हम्म बरोबर आहे
इंटरेस्ट टेलर मी दोन तीन स्टार्ट केला ख मला समजत नव्हत मी मी बंद केला मग नंतर मी खूप एक वर्षानि वगैरे बघितला पूर्ण
हम्म
हा बघितलास काय टेनेंट बघितलास काय
नाही रे बघायचंय मला टेनेंट ऍक्च्युली आत्ताच बघू शकतोय मी रात्री टेनेंट हम्म बघायचं बघायचं कन्सर्ट मला नाही भारी वाटत ते गोहे रिव्हर्स वगैरे येतात ते चेंबर्स मध्ये
कळ काय कड काये जास्त रिअलिस्टिक पण आहे जरा तो म सवाल रियलिटी बहती रियलिटी
कसलं बाक कसल दाखवलंय नाही
एकदा विचारूया
अच्छा
बऱ्याच वेळा झाले चार पाच वेळा चाले झाले मला
पण कन्सेप्ट आवडला मला एक नंबर कन्सेप्ट आहे
रियल आहेफ होती ख मी आता ते बघितलं खरं मी एक्सपिरियन्स केलेला आधी
हम्म हम्
होऊ शकते दे पॉसिबल आहे
सुंदर आहे
तुझं ते ह्याच्याबद्दल काय म्हणणारे
कशाबद्दल
अं ते झोपेत आपण बाहेर पडते बॉडी नाही पण एस्ट्रल ट्रॅव्हल
माहित नाही भाई माहित नाही काय बोलालस हम्
हा हा रिसर्च करून बघ फूटच्यााहीब बोला त्याच्यावर
बघूया बघूया
कन्सेप्ट चांगले आहे ते पण रियल हाय म्हणत ती खूप खरं मला ती पॉसिबल आहे काय असं पण डाऊट आहे मला आधी
अच्छा
हा
उफ ह मीठट्या मध्येर बघायला ब मी सावगंदा
किती आहे बघतीस म्हणता येत नाही तुला
अरे भाई कसली भारी सिरीजवे असं कसं नाही बघू शकत ती
चांगली आहे खरं म्हणूनच मला एखाद परत बघू वाटत नाही मग
हम नाही म्हणजे असं मी भरपूर गॅप आता मी ह्याच्या पहिला सहा महिन्या अगोदर बघितेली शिरीजली
ओके
अस अस आणि तेी बेस्ट म्हणजे काय माहिती का टाइमपरी असं लावून बसत की अस बस चालतेय काय पण केलं करत बसला असर तुगळं
ते पण आहे लक्ष द्यायला लागत
लक्ष द्याय लागत नाही जास्त होय म्हणून भारी ऑफिस मला बघाय सुरू कराचं ऑिस
होय रे मी पण दोन वेळा ट्राय केलं खर खूप मोठ ते देखता खेले की खेले कमिटमेट असा आहे त्यामु वेळ बघून चालू कराव लागते सिरीज
हम्म नेक्स्ट मी आता ते जारगवले ऑफिस कि
सध्या त्यामुळे मला की नाही मूवीज सपला विषय सिरीज ला कमिटमेंट द्या लागते रिली
हो याला एक मिनट मिट झा त्या पण संपल र गेमतून लई लवकर संपवो मीई
अरे ते जे एकदा चांगली भेटली कि मग तुला काम असे तरी सोडून ते बघणार मी जॉच करणार असो ते व
एका दिवसात एक सीजनचा बोला मी तजून
मी म्हण ल फार संपवला दोन मक मध्ये संपवलेलं
हो सेम मी पण दोन वी्स मध्ये या महिन्याच्या स्टार्टला सुरू केलं आहे मी साब कदाचित दोन वीस म संपवलं आठ सीझन बापरे
बापर आणि एपिसोड मोठेच तजे
कस तरी वाटत आता मला ब
आता बघया नेक्स्ट कुठली तरी अशीच कुठली तरी मोठी बघा विचार कराल मी परत
ह नाल मी तुला पी की ब्लांडर चालूर
हम्म करू शकते करू शकते अरे मला ऍक्च्युली स्टार वॉर्स बघायचं माहिित आहे
होय रे मला पण बघायचंय खर ह्या सगळ्या मुूवीज कशात माहित आहे काय तुला तला जरा पहिला जर व्यवस्थित जम बसला की नाही मग पुुढं कण केतवातला मूड ला गेपर्यंत फोकस करायला होत नाही
हम् मला पण अरे असं मला वाटलं की मला आवडणार नाही स्टार वर्षज आता आत्ता बघितलं तर कारण नाही ते ओल्ड व्हिडिओ कॅमेरा ओल्ड इफेक्् कायच आवडणार नाही त्यातन मला
आपण कधी बघते की नाही ते तिली डिपेंड करते सिरीज वर
होय स्टार्टिंग पासून तर बघत अस तर मग काय वाटलं नसतं नॉट गे आत्ता जरा उघडून ना बघ गेलं तर अरे होय रे अरे तीन मुूवीज आहेत ना नुसतं लॉडोदरिंगचे
त ज पण नाही र जास्त आहेत ऍक्च्युली
काय
तिची टाइम लाईन खूप गडलेली आहे बघून स्टार वॉर सारखंच आहे टाइमलाईन बघायला ते पाच तरी आहेत
हम् बाई डार्क एक बघायचं मला
टार्क मला नाही एवढे झालं.
सिरीस त्याच सगळ्यात सगळ्यात आपलं हार्ड टू अंडरस्टँड सिरीज डार्क.
शंभर टक्के खूप म्हणजे खूप अवघड आहे त समजायला बघितली र.
म डार्क एक बघायचंय वम पडरी बघायच आहे मला ती एक ल लो भारी भारी.
कि वायकिंग्स पण आहे ते पण खूप ऐकले.
हम्म वाईकिंग्स पण भरपूर ऐकले होय.
युफोरिया व गेलास.
नाही नाही बघायची इचछा पण नाही मला ऍक्च्युली.
का रे?
काय म डजस्ट नाही इच्छा माझ्या टाईपची सिरीज वाटत नाही मला ते
सिरीज आहे काय मूवी आहे ती
सिरीज आहे सिरीज मूवी सगर बघितलंसत मी आता पण
कोण आहे त्यात
झेंडा सिडनी सनी आहे अनेक अनेक मीरक्ट्र नाव मा
हम्म हम् हम्.